हॅलो हा मॅडम बोला.
आज काय बोलायचं?
रेसिपी सांगा तुमच्या फेवरेट डिशची चालेल.
हा रेस
तुमचं काय स्पेशालिटी अस. चलतर
माझी काय एवढी स्पेशालिटी अस काय नाय मी सगळं करतोय.
तुमची आवडते सांगा काय प्रॉब्लेम मी ट्राय करेन.
तुम्ही सांगा एखादी?
ठीक आहे तुम्हाला मोमोज आवडत्यात का? व्हेज मोमोज.
नाई.
नाही तेवडंच
नाही नाय नाय मी ट्राय. पण केले नाहीत.
नाय येत का अच्छा आता नेक्स्ट अच दुसरं काय तरी तुम्हाला आवडते ते सांगा काय डिश मग म त्याची रेसिपी सांगल माझ्या पद्धतीने मी कशी करते ती
तो नाही कोणती पण चालते.
हो का?
हम्म.
बर बर बर. ठीक आहे रेसिपी राहु दे. तो फिरायला वगैरे गेलेलात. काल बाहेर कुठे?
अ सध सध्या तर कुठ नाय गेलेया मी.
ठीक आहे आम्ही गेलोलो मी तुम्हाला मी सांगते.
हा.
मी आम्ही परवा ना मार्च एंड ला अठ्ठावीस एकोणतीस तारखेला ह्याला गेलेलो सौंदतीला
हा हा.
सौदतीला हा त्यावेेळेला गेलेलो. तिकुडनच आम्ही बदामी हंपी अ कर्नाटकातले स्पॉट ते बघून आल. ओ पटत द कॉल कुणाला सांगा.
हा हा.
तिकडे गेलेल. छान आहे तिकडचे सगळे स्पॉट बघायला होय भरपूर आहे ब बघायला पण छान-छान. फोर्ट आहेत आणि स्वच्छता एक नंबर आय तिकड.
होय आम्ही पण अ. हज्यापर्यंत गेल तो.
अलमटी डॅम. विजापूर.
हा तिकडे जाऊन आलोय मी लहानपणी जाऊन आलोय खरं.
हा का? बर कधी गेलेलं? मग तिकडचं काही आठवत नाहीये का? हो खूप छान आहे!
कड साप बघायला छान आहे. गोलघुमट.
आता पण खूप. छान झाले संग्रहालय झाले छान मेंटेन केले त्यांनी बागा वगैरे छान झाल्या सिक्युरिटी.
हा हा हा तेवढं ते लहानपणी मी गेलते तेव्हा तेवढं. काय नव्हतं. खरं आता काय केलं. ते माहित नव्हतो.
होय का. भरपूर राण आहे तिकड. अलमोट डॅम पण.
आणि ते संगम वगैरे आहे. तीन नद्यांच संगम असकत आहे कुडल संगम हा ते पण मस्त आहे. छान वाटते खाली असं जायला.
हा पाण्या असं पायऱ्याने उतरून जायचं गोल. गोळखात. खाली हे देव आहेत दर्शनाला खाली जायचं हा आणि बाहेर एक रथ आहे.
होय आहे की.
मंदिराच्या बाहेर एक मोठा रथ आहे.
हा हा.
जे बस ते तिथलं तिथल्या लोक. लोकांची जास्त श्रद्धा आहे त्या देवावर म्हणजे नवस वगैरे करतात तिथं.
हा होय.
खूप मोठी असते तिकडची.
हम्म.
यात्रेच्या वळेला तो रथ वगैरे काय ते मोठा दरवाज आहे कणी रथाच्या बरोबर समोर आहे. तो दरवाजा उघडून काय तर रथ वगैरे आत तो नेला नेला जातो.
हा. हे आम्ही काय तिथली माहिती एवढी घेतली नव्हती.. आम्ही गडबडीन जाऊन आलो.
हा, तिकडचे लोक. लगेच दे तीथ गाईड असतात. तिथले लोक येतात लगेच. मग माहिती सगळे सांगतात. फिरवून दाखवतात. तिथली आंबोळी चटणी फेमस आहे. तीस रुपये डि
हा हा. अं हा हा.
हा. आत्ता - आत्ताच जाऊन आले हो बघितलंय तिथं पठ्ठथकल एक हाय. तिथं पण छान आहे मंदिर बघायला. पूर्ण दगडी बां कामातलं.
आम्ही श्रवण बेळगोळ पर्यंतच गेलत, मागे गेल तेव्हा त्याच्या पुढे नाही गेला.
हा, आम्ही पण असंच देवालाच गे... जायचं म्हणून गेलो आणि तिकडं पन गेलो. जास्तीचे थोडे पैसे काढून. बदामीत पण भरपूर हाय बगायला. तिथे तर असं, पी पिक्चर चे शूटिंग वैगरे झालेत. साऊथचे. मोठ्या मोठे दगड आहेत लाल. संग्रहालय आहेत. जुनी जुनी मंदिरं. आणि प्रत्येक मंदिरात फक्त शंकराची पिंडच हाय. त्याज एक मला काही समजलं नाही. होय पण भरपूर मंदिर आहेत पन शंकराची पिंड प्र त्येक मंदिरात. वेगळं कुठलं देवच नाही. असं आहे. तेवढी सिस्टीम. हो, जुनी म्हणजे एकदम पुरातत्व कळतली मंदिर हायत ती.
हम्म हम्म हम्म
खूप जुनी. आणि ती पण अशी, तोडलेली, मोडकी वैगरे अशी झालेली आहेत पन त्यांनी संभाळून ठेवलेली आहेत तशीच. आहे अशीच दाखवायला, ते आप आपल्याला पुस्तकात होतं ना! अफजलखान वो अफजलखांनाने मंदिर तोडली.
हा, होय.
ते सगळं तिथं पन झालेलं आहे.
हित पन हाय कीं एक, खिद्रापूर मंदिर.
हा, खिद्रापूर मध्ये पन हायत. तेच कि, सगळी मंदिर अशी उध्वस केलेले त्यांच्या सैन्याने त्याचे सगळे नमुने ते आपल्याकडच्या लोकांनी परत ते दुरुस्त केलेलेच नाय ते हाय असच ठेवलंय, दाखवायला. समजा, मुलांनाच ण्यासाठी सहली ते न, भरपूर जात्यात ना तिकडं.
हा आरे इथं खिद्रापूरला सुद्धा कां नई हे तसंच आहे. जस फोडाफोडी जे केल्यात
हा. नाही नाही खिद्रापूरला जाणं झालं नाही आमचं.
हा हा तिथं पण तसच आहे फोडाफोडी केलेलं होय. जाऊन आले मी. दोन वेळा. तुझं हाय फोडाफोडी केलेलं. ऍक्च्युल शिवलिंगाची पिंड आहे. छान आहे मंदिर तिथे शांत वाटते. गार, इतकं गार वाटते आत गेल्यावर. मस्त आणि प्रत्येक अस पौर्णिमेला क नई? कोजगिरी पौर्णिमेला. अ तिथं बाहेर एक गोल तेवढंच हे ठेवलेलं आहे. ओपन मध्ये, तितन चंद्र दिसतंय. करेक्ट सेंटरला येतो त्या गोल गोलमध्ये.
हा काय तर अशी आख्यायिका असणार जे एवढं पुराधन मंदिर आहे म्हटल्यावर काय तर वैशिष ते असणारच.
होय.
असतात अशी जुनीजुनी मंदिर बगायला पन भारी वाटतात.
हं.
मग तुमच्यात
आधी आणि आधीच्या काळातले जे मंदिर आहेत कणी त्याच्यावर जी लि लिहिल्या ते आपल्याला समजत पण नाही. जरा सुद्धा समजत नाही सर्च केलं तरी सुद्धा समजना झालय. आम्ही सोणबळ गुळ गेलतो. तिथे दगडांवर भरपूर काय काय लिहिलेलं. खरं आम्हाला समजलं नाही म्हण. सर्च केलो. खर सर्च केल्या. पण ते नाही आलं.
हा मग ते तर आता ती भाषा समजणार कशी आता ते संशोधकांना पण समजणार भरपूर ठिकाणी बघितलं मी पण असं काय काय काय काय लिहिलेलं असते ते समजत नाहीच पण मी कधी सर्च करून नाही बघितलं
आम्ही एक दोन सर्च करून बघितलं खरं आम्हाला नाही मिळालं त्याचा अर्थ काय
गुगल वरती बघितलं का
हा गुगलवर ती.
हा हा.
आणि कुठे गेलता. नाही आमच तर अजून प्रसंग आला नाही आणि कधीला असं वाट ना झालंय बघूया आता आला तर चांगलीच गोष्ट आहे.
हो येईल स्वामी बोलवतिल आमचं पण परवा झालं दोन वर्ष झालं जायचं जायचं म्हणत होते. गेल्या महिन्यात जाण झालं अक्कलकोट. शिकला. पण भयंकर गर्दी. भयंकर. उन्ह असल्या असल्या हयाच्यात आम्ही गेलो
स्टेटसच बघायलोय सगळ्यांच गर्दी भरपूर हाय.
होय होय भरपूर गर्दी चालू हाय. मग येवण झालं की नाही.
होय झालं की आवरलंय सगळं. तेच आता ती उठल्या बाहेर गेल्या खेळायला.
हा हा लहान मुलं असेल म्हणजे असं होतय
होय
ठीक आहे ठीक आहे म आणि कोल्हापूरमध्ये काय बघितलं की नाही
कोल्हापूर लक्ष्मीचं मंदिर रंकाळा
हा
हातबा रोड
हा हा
एच
मी फक्त मंदिर महालक्ष्मी मंदिर च बघितलंय शाहू पॅलेस बघितलंय का?
हम्म
ह हा हा
बघण्यासारखं आहे खरं शाहू पॅलेस
हा माझं ते तेवढं बघण झालेलं नाही अजून जवळ असून बघायचं झालं नाही लांबच तेवढं बघितलय
हा हा रंकाळ्याला तर मस्तच वाटते कोण पण कधी पण कसं पण जावा
असंय हाय का
ते फक्त रात्रीच अ भारी वाटतय ना बघायला
होय खरं तरी सुुद्धा मस्त वाटतय
होय आता काय तर पाळणे वगैरे आलेत म्हणं
आ
आता पाळणे पण बसवलेत कायमचे
होय आता काहीतरी वेगळं केलं तिथ बहुतेक फाउंटन वगैरे आहे आता
हा हा कोणतर म्हटलं मला तिथं आता पाळणे कायमचेच बसवलेत आता काढ नाही नाहीय ते कधी पण जावा पाळण्यात बसा
मी, परवाच व्हिडिओ बघितला
हा चालतेय आणखीन सगळ निवांत?
निवांत
चालत, चालत, जेवण झालं?
होय झालं
हा
तुमचं
होय जावं जेवण झालं
हा हा झालं टायमिंग
हा
दहा मिनिट झाल बा सबमिट कर
थांब थांब बाळा